हॅलो हा बोला कि काय नाही आता बाजारात जायची तयारी चालली तुम्ही काय करायलाय
होय काय नाही बसले मी पण आता
हम् हम
हम्म बाजारात कसला माळवा आलेला
होय आमच्याकडे शुक्रवारी मंडई असते्या हो
हा हा
आठवड्याची मंडई
होय
मग त्या हा एकदा आठवड्यात नाही एकदा भाज्या भाज्या आणल्या सगळ्या म्हणजे टेन्शन नाही बघ
हम्म काय काय आणताय मग बाजारात न असं
बाजारात ना सगळ्या भाजीण्याच्या क म्हणजे कांदाने लसूण फक्त सोडून सगळं आणायचं ते एकदमच घेतय ना ते जास्त दिवस टिकतय. बटाटा, वांंगी, भेंडी, गवारी, ढबु मिर्ची. दुधी, शिमला मिर्ची. होय एकदमच आणतोय कारण आठवडाभर पुरायला लागतय ना.
हा हा किती जण फॅमिली मोठी आहे काय तुमची.
होय सहा जण आहे आम्ही. आणि त्यामुळे एका वेळेला पावशर ला जास्त. लागत्या भाजी पोरांचा डबा आता शाळा चालू झाल्या. डब्याला आणि वेगळ्या वेगळ्या भाज्या द्याय लागत्यात. चपाती
होय आमच्या पण पोरगीच. आमच्या पण मुलगीच्या शाळेत शेड्यूल आहे. रोजच्या टिफिनचा
हा.
टाइमटेबल असत एक दिवस चपाती, भाजी म्हणजे मटकीची उसळ असेल तर तेच द्यायला लागतंयं. दुसरं देऊन चालत नाही असं आहे. नाहीतर टिफिन देत नाही तिला खायला.
तेच बरं आहे नाही तर मुल अशी पण भाज्या खायला बघतच नाहीत. त्यांना मॅगी, पास्ता. असल द्या नूडल्स वगैरे.
आमच्यात वगैरे काही खात नाहीत सोडा एवढं.
पोरं आत्ताची साधी शेवाळ खायला बघत नाही त्यामुळ बाजारात. जेवढं मंडईला मिळतय तेवढं मी मी तर भाज्या आणतोयं बघा. मेथीची भाजी.
आता तिला मी म्हणजे कस केलं मी मॅगी म्हणे -जे शेवई असते ना आपली तेच मॅगी म्हणून मी तिला चारवत्या मग ती पण म्हणजे असं शेवया केल्या नाही कि ते शेवई म्हणत नाही मॅगी केल्या मॅगी केल्या.
हा आमची मुलं जरा आहेत मोठ त्यामुळे त्यांना मॅगीतला शेवायातला फरक समजतो.
हा ते मात्र आहे खरं आता उगच ही पण बारकी आहे तोपर्यंत तिचं असं नाही तर एकदा मोठी झाली की तिला पण समजणारच नाही सगळं
होय लहान आहे तोपर्यंत सगळ्या भाज्या खायच्या. सवय लावयला पाहिजे. मुलांना नाहीतर परत मोठी झाली की खायला बघत नाहीत. मग भाजी नको हे नको ते नको.
आमच्या मुलगीला मी परवा दिवशी टि- -फीनला तांदळीची भाजी करून दिली होती. तांदळीची भाजी आणि चपाती मग काल काय तिला ब्रेक- -फास्टला हे होत आलू पराठे होते. मग ते दिलं होतं. मग आज ती सकाळी म्हणजे जरा गडबड झाली होती त्यामुळे मला डा- -ळ कांदा करून देऊया मग चपातीने डाळ कांदा देताना ते न- -को होत तिला ती म्हणते की नको मला हे ती भाजी पाहिजे लाय आता म्हणलं भाजी आता ती मार्केटमध्ये सकाळ सकाळी एवढा लवकर काही भेटत पण नाही ना आठ वाजता स्कूल असतय तिचं
हा हा. सकाळी लवकर आणि सगळ नाही ते शाळेत पण असं स्ट्रिक्ट केलं त्यामुळे आपल्याला पण बरं पडत ते नाही तर ते कस पोहे खा उपीट खा कुठं काय इडल्या खा असच करून मग पोर पोर मग भाजी चपातीकडे लक्षचं देत नाहीत. काहीतरी कोरडं वरचं खाल्ल की झालं. मग काय नको झालेलं असतय.
तरीे आमची मुलगी सगळं खात्या म्हणजे असं हेच नको ते नको असं काही तीच एवढं नसते हम्म सगळं खाते पूर्ण
बऱ्याच शाळेत पण का नाही सोय चांगली आहे खाण्याची म्हणजे पोराना दुपारी आहारला भात पण देत्यात. खर घरून जे मुलं डबा आणत्यात ना म्हणजे त्याचा पण म्हणे प्रायव शाळेमध्ये घरूनच डब्बा आणायला लावताना. तिथं पण कस नियम ठेवले चांगले त्यांनी भाजी भाजी आणि चपाती ह्या दिवशी. पाहिजे च दिवशी पराठावा म्हणून म्हणजे एक दिवस कोरडर जेवण द्या. एक दिवस डबा देऊ नका शाहीेत पी आहात त्यामुळे मुलांना पण.. खाण्याची पिण्याची सोय चांगली आहे म्ह सवय लागते चांगली.
ते तर आहे आता हिच्या पण स्कूल म कस म्हणजे बुधवारी दही दपाटे पराठा पनीर पराठा असं काहीतरी असत. आणि शनिवारी इडली आंबोळी किंवा खिचडी... हे असं असतं लाइटली..
तेच की आणि ते बरं हाय.. म्हणजे मुलांच्या मु ते आपल्याला त्रास का होईना.. बनवून द्यायचा पराठा बनवायला पण वेळ लागतोय. नाव छोट पण काम खूप मोठं आहे खरं त्यामुळे ते मुलांना म्हणजे खात्यात मुलं शाळेत गेल्यावर एकामेकांच्या मुळं घरात असं किती पण काय पण करून द्या. हे नकोच मला ते नकोच मला. हेच पाहिजे तेच पाहिजे आणि एखादा एक नको म्हंटलं ते.. करून द्यायला काय नको तर मोठी माणसानी वून म्हणणार मुलांना करून द्यायला तुम्हाला काय व्हायले.. त्यापेक्ष ते शाळेत करून द्यायला लागतात ते बरं आहे. जसळं जिथल्या तिथे खाण्यापिनं पण व्यवस्थित होतय ना पोरांना व्यवस्थित आहार पण मिळतोय. आणि हल्लीच हल्लीचे पदार्थ पण असं म्हणाव असं पौष्टिक नुसतंच ना आवा्हाला पौष्टिक आहेत पौष्टिकपणा नाहीये त्यांच्यात. पालायचे पहिले जी माणसं कोंडा भाकरी काय म्हणतात ते खाऊन्ह..
होय व्यवस्थित होते. आणि आताची सगळं पौष्टिक खन बी आहेत.
हा पौष्टिक काजू घालतोय बुद्धी वाढायसाठी बदाम घालतोय
काय नसतंय ते न नऊसालाचते नावालाच येत.
हे नावालाच झालेला आहे पण आहे तर आता आपण काय करा. तिकड म्हनायचं आणि जेवढं मुलांना पौष्टिक आहार देता येईल तेवढं द्यायचं. आणि वरचं खाण तर पूर्ण बंद करायला करायला पाहिजे.
हो चालतेय मी ठेव का नंतर करते जरा. करत